हा हॅलो बोला ना
बोल हऊ झाली तयारी
आधार कार्ड मधरतायचं
हा हम्म हो जायच ना ते अम्रपाली त आली आहे की मंग
हो सोबत सोबत जाऊ तिकडेच आहे वॅक्सन ते चमचा घेत
जा नाही होपाय होचे आमच्या विसरलेच नाही
हम मी सकाळपासून तेच ठैरी चमचा चमचा चमचा चमचा घेऊन जायचा कालपसून तेच मी चमचा पाहून ठेवला कोणता चमका पाऊन ठेवला
हा का
का
हम्म हम
हो एक माझा हो कायलं
हम्
खरे
बत
मी बोलो देवी जायचत बोल हॅलो मला एकदा काम आहे मी आधार काड पा ह हॅलो टायगर रेलीस
तुमही काय करत आहे?
होव का?
हम्, हऊथ तु काय कुरू राहिली,?
काही नाही, मेकपऽ
फोनन पागल झा्याल मानुस,, सपन्याचे आंघोळ करतेऽ
हह
हम्,
ह,
जेवली?
ीम आ
जवली का
हा ज्योलीला
काय जेवली वा
हा ह मी जेवली याची पनीरची भुरजीआणि पुळी.
हऊ का? पनीर भुर्जी, हम्म,
पनीर भुर्जी नाई पनीरची भुर्जी.
ह ना मग पनीर भुर्जीच म्हणतात त्याला. ब झाणार,, हम्म. हम्म,
तू काय करु राहिली?
काही नाही, पार्लरला जायची तयारी करू लागलीऽ
होा का, मी बी येतो.
हम्, पप्पा येथेऽ
मी तर येणार आहे रे, बाघ, माझ तर नाहीच नाही आहे असं हयचं नाही. मी बहिणी सोबत चालली घरी.
हम्म, नाही,
नाही काय नाही, मी तेर एनार बाबा ईच्या सोबतऽ
तिला आवडत नाही ग. पार्लर वालीला लेकर आवडतऽ नाही, ते कालच म्हणे, ते चिडचिड करून राहिली होती लेकर आणत नका जाउ म्हणे. एका जागावर बसत नाही म्हणे, ति घेन इकडे इकडे येते म्हणे. ह,
मग मलाट ऐकत की मी बहिणीचा मोबाईल पात बसीन.
हम्म,, मोबाईल गिबाईल नाही भेटत तुले.
ते, ऽ
ज्यातच नाही ना तुला.
म तेला पण माय गई नाही मले देवालाऽ तुला येत तर म वहिनीच नाही देईन मलाऽ
हम्म,
हा, आलं तर काय?
मनलं.
ह,
होऽ सम्रपाली जेवण करु राहिली, म्हणज जेवण करून येतऽ
हा तयारी करते ते आता मग येते
ह् रेपचा टाइम दिलेला आहे दीड वाजेला हम् हम्म
त्यांलेच वेळ झाला आपण बि हाव
हम्म
झाल तर काय
हम्म
आजच्या दिवसाच वेळ झाला
हम्,
हम् ह,
मगऽ
शिख मंग बाई पार्लर.
भ
मी ते बोलतच नाही आता तिझ्यासोबत,, बोललेत नाही पार्लरमध्येऽऽ
ठीक आहे महेशवर पुला यास पच्या आ कारण की खराब नाही झाले पाहिजे हम
होम्
हम ब हम् तेवडा पैसा एक चमचा की एक चमचा आणि लय चमचा येत त तिथं आहे ना माझ्यावाला आहे ना ते काढायसाठी हा हा काढायलाच पाहिजे ना आपल्या हिने घेतला ना महिमान
ह्
तुमच्या हेच तुमच्या हेच्यावर फोन येत आहे कोणाचा तरी
कोणाला बोलत आहे तू हा हा
काय होते साड्या ठेवायच्या मा कपटात जागा नाहीये हेथ व्यवस्थित बसते आणि याच्या ममी पण बसते मी पणप नाही
ह म
दुपारी सकाळी ची शाळा होती त्याची सात वाजताची सात ते दहा अस
हा
कुठून आणलं ओ आँनलाईन
होम
लय मोठ्या वस्तू हम् बोला नाही जेवण व्हायचंय इथ डबल डबल लागते ते जे दोघांचं बाँडिंग हाय.. अहो घेऊन जायला आली ना मम्मी.. अं.. ह हं मी आलिये ना इकडे
भाजी काय केली
कवळेची हं हम्म देवी का खात नाही म्हणे... खावा ओ कामावर गेलेत थैली घ्युन
हम्म
लय लागलंय अं काय
बसान तुम्ही जेवायला झालान तुमच
हम्म हम्म तू जात नको जात जाऊ त्यांच्या मधात जेवली का तू? चला फ आ मलाही फोन आले मी उचललेच नाही मम्मी च्या हाताने.
हम्म, झाड लोटन ते हं काय म्हणू जाय म्हणल्याव जा
हम्म
सात, हॅलो.
हम्म बोला, चाली म. हम्म अं क्लासला चालली. त्याच्यावर पाय टाकतायसा काय बाबा.. कशात... मी तर कपाटात पर्स खाली, पाणी पिऊन घेऊ दे ना. हम्म अं.
मी त्यात, राहुदे राजश्री, हम्म. इकडं पाहाला.
पाणी घेऊ येऊ गॉल्लास, होय चालाय चुपचाप बस बगू इथं. पानी घे एक गिलास.
अजून, कायं कायं शिकवलं क्लासमध्ये.
हम्म का? क्लासमध्ये शिकवलं तीला, बाकी. वॅक्स, हम्म. हो. आता आज तेच. आजही वॅक्सच शिकवते वाटते ते. हम्म, दोन-दोन तीन- तीन दिवस. हा.
ते प्लकिंगमध्ये जास्त दिवस झालाना. हो ना, ते येतय म्हटलं की ज्यास्त पडत, हो.
हम्म्म. प्लकिंगच कसयं येत नाही न ते, म्हणून ते. शिकाय लागते. हे कसं वॅक्स वगैरे तुम्हाला माहिते, म व्हॅक्स करूनच देतो, मला नंदिनीन बोलवलं होत. जाणचं नाही झालं पण.
हम्म, तुले येते तेच्यात.
हं. हो
हम्म.
हम्म.
हम्
बोला, अमरपली यायचीच हाय का अजून? मला म्हणे येतो म्हणे मी, तयारी करतो म्हणे जेवन करू रायली होती, येत हो तो म्हणे, काय माहिती मग येईल.
हम्म.
पाहाय लागेल, फोन करून.
हो. फोन करून पाहते मी. हम्म, हो हो, निघाले की फोन करा ती म्हणा आम्ही जातो म्हणा मग
हो ना, आता मला काही, फोन करताना नाही येत न.
हो ना राजेश्वरी करण..
ह हिचा आलता फोन मले पार्लरवालीचा. म्या उचलला नाही.
हा.
हम्म..
हेज वाटते ती समोरून
हा काय नाही आली राजेश्वरी आली काय म्हटल्या ताई. आम री हम्म आम्रपाली जायची हाय अजून. आलीस नाही च्यामच सर्व करत झाला नाही. ह या मावशी कधी आल्या? हाव का जाता तुम्ही हा व.
हम्म.
कोण कोण आला एकट्याच आल्या का? ह
ती पु ही आली न एक त्यांची नात.
प पोरीगीची हाय का पोराची हाय. पोरीची. हव का पोरगी नाही आहे ना पोरस आहे. हम्म. जवना होयच आहे वाटते? हा हो आज मी घरी राहिली सुट्टी काढली आज म्याइ मला काम होत. थोडस. ते होऊ काय आल्या का हो पुलावरच आहे आम्ही अय थांब राजेश्वरी. आली ते आम्रपाली हे कर बरोबर. नाहीय वा जाऊ देले.
हम्म.
हम्म.
याच्यात सांबरटाक.
आली का?
बंद करून टाक बायची
म्या तोंडाला नाही बांधलात फोन चालू आहे तर का मग मग असं कटच नाही लवकर यायचं.
नाही तस हा खाली पाडून देते झाकण ह
हॅलो.
हा बोल.
शांती असू बोल काय करू राहिल्या शांती असू बोल ते फक्त हाव का. आम्ही आता चालो ब्युटी पार्लर मध्ये जास्त येता. स्पर्ध कंटिन्यू करा कज ना मग स्र्धे म कंटिन्यू बरा मस्त हाय बोलत राहातो आम्ही हम्म. आतीच्या घरापर्यंत तर पोचलो. बोलत बोलत आलो आम्ही हो. आता चाललोच. नाही आज जायचं बर नव्हतं वाटत पोट दुख त होत त म जाऊ आजच्या दिवस
हम्म हम्म.
उद्या जाईल ह.
हा सकाळची शाळा होती का काय ह्याची
हा न आज तर सुट्टी आहे कालच ते कालच्याच कालच्या शणी तरी सकाळची ठेवली शाळा टिचरला खूप काम असतात म्हणे सरला पण
हा. लाला हम्म. आता एकोणतीस तारखेपर्यंत राहा ना.
बापरे हो का.
हो मला तर वाटतय तरी जा लागतय. हम्म हम्म हॅलो. हॅलो. काय करू. शेजल दादा आहे का?
हॅलो. हॅलो हा बोला हॅलो.
सेजलच ऑफिस चालू आहे.
हव का.
हा
हो ना. तचा किती घंटावर बोलल्यानि अस असं म्हटलं की जीवावर येते.
हो ना. काई बोलन ही नाही सुचत
हराळेश्वर मी घेतलेला आहे ना.
हो त्यानेही घेतलं त्याशी हो मनिशा ताई आहे त्याची वीस झाले.
हव का हा हा.
नाही सात झाले मला कालच आले ना. पण काल माझं बोललच नाही झालं कोणासोबत मग आज हो मी आज घरीच राहिली मग म्हटलं आज करावं दहा तरी कराव म्हटल हम् सहा झाले आता. का ह तु्हाला तुम्हाला झोपू देतो का आम्ही
नीता अमृता
हा नंदनी लावली होते फोन तिच्या पप्पा ते तिच्या सोबत बोले त्या जास्त चार चार कॉल हम्
अजून
अजून काही नाही कधी होते काय माहिती कट
हहाह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
सगळ्यालाच वाढायचं आता हम्म जेवयलाच वाढू राहिलो काय करा येऊन नाही राहिल ना हहह
ह्ह्हहहह वप् पहिले
तिकड हो ना काय कराव आता
त कसा करत तू आता तू हे बंद कर नंतर बोलतो म्हणा
हॅलो हा
आज वव्हॅक्स शिकवणार आहे का?
ह
हम्म हम्म
हा माझा एक विचार चालू आहे माझ्या आ काय माहित आणखी मेकअप आणि हे हेअरस्टाइल म्ह आपले स्टुडंट जर म शिकत मेकअप आण नसतील शिकवत्यात बाकीच्या याला टाईम आहे. हम्म, कुनावर पण, अजुन कोणऽऽ
मी आता जेवायला बसतो,, भूक लागली आज आम्हाले
हां, का कारण की तुम्हाला एकच महिना शिकायला मिळते,,, काम नव्यापर्यंत लागलेला आहे मी
आज काय केलती भाजी?
आज पनीर पनीर ची बुर्जी. तुला जिवच नाहीये पालक हा
मस्त लागते पनीर बुर्जी अजून
णज हा
हम्म,
त मी घेतात पाऽ अर त न्या त दिस होतो ऐऽऽ ब
बात नाही केता काय ओ मऽ
हां, काय मटला? म, काय? नाही. आलेऽ
जल तर झालं का ब्रेक घे म्हणाव आताऽ
हां, घ्यायला ब्रेक.
ब्रेक घे मनाव आताऽ
ह. कर,
ह
ह्,, आठ तेऽऽ
अजून काय काय केलं?
तही नाही अजूनऽऽ आता हे शिकतेऽ
हम्म, हम्म,
चालू होत मला राखशीलऽ
हम,
ह ह त हो,
आतामही जेवण करतो‌
बरं झालं मी ना म्हणाला चटलं मी नाही तुमच्याकऽऽ त् चेक केलंऽऽ हां, मऽ करतऽऽ आता कालऽ
ताटले घेऊन ये कापूचे इथं दे ह अलिंबू आहे का विचारला हा आता आम्ही जेवण करतो ना मग मा
हा कणी यची तिी गायकड राहिली
पण जेवते आपता
होव का का मला खरा वाट हा आ ल लात त्याही वेळ आमचे खाता बंदच होते. जावा मग ऽ कॉल करू आता कऽऽ कॉल बंदच होते,, आता दोन तीन ऽ
अज
हा हो नाही ना पालकोनाच पा हा कसं मग झाला बंद
हो नाही न म माय ते भाकरीचं गिरसायजेल तिथचं ते तिथ भाकरी हम्म
तय म आण आणखी नाही खेता हम् हम्म जवाम मस्त आता
हा
वॅक्स करते आता ते पाय ना आहे
कोणा तुम्हाला हो ना मग हम् ह आमच दक्षल यांच्या बडले मसाला खाय हो हो हो
चोवीस पंचवीस सववीस सत्तावीस अठ्ठावीस चोतीस तीस एकतीस ददरून बला हम्म
हम्
अ माच करूरा ते वॅक्स करा वॅक्स मला हे माई माटे काय
हम्म
म ए आणि गोडले आहे की नाही माझ्या आई माझ्या बापाचं नाव गोडलेच म्हणून दोघही जणां त्यायचे मध्ये केले
आजमल केला काय काय हम्
अ पण किती ब करून चांगला घ पैश अरे ते फन कटत नाही
न